हॅलो आवाज येतोय. आवाज तोय बोला. हॅल बोला बो आवाज येतोय तो का तुमही
हॅलो हॅलो
हॅलो आवाज येतोय, बोला तुम्ही.
अछ अच्छा, मला तुमचा आवाज आ ता येतोय, नमस्कार. काय म्हणटय, आवरलं क सग
हो आवरलं आवरलं दुपारचा एक तासभर. आपला असतो हात
अच्छा काय झाली का मग आषाढी वारीची तयारी झाली का?
चाल्ली आहे सुरू आहे म्हणजे माझ्याकडे तर माझी जीद जाते आईची आई म्हणजे ते गेले आता जवळ जवळ ती एकशे एक वर्षाची पण आजगायत वारी चुकवली नाही ति फक्त एकदाच तिचा वारीतच कुणीतरी केळ खाऊन टाकलेले त्याच्यावरन त्या सालावरनं पाय घसरला होता तिचात तेव्हाच त्यािची वारी चुकली होती पण ती एवढी रडली होती की आम्हाला वाटलं, ती हिला गाडीतून वारी करवावी का काय? पण तिनी की नाही म्हटली मी पांडुरंगालाच सांगते, की मला पुढच्या वारीला चालत याई तय, तू काय ते बघ माझ्या पायाच आणि एवढ्या म्हातार णा हळूच जुळून पण येत नाहीत, फॅक्चर होतात. दिला, तरी पण तीनी- हो, म्हणजे मनाची जर विषय असला ना माणसाचा-
आणि ते पांडुरंगाचं पाठबळ असेल तर काही शक्य आहे, तेच आता सर्व ठिकाणी आषाढवारीचे वारे सुरू आहेत आत आषाढीची तयारी सुरु आहे. इकडून, तिकडून दिंड्या निघणार, माझे बाबा पण जातात, आषाढ आषाढी वारीला. म्हणजे पूर्ण वारी नाही करत- ते एक दिवस- कुठेतरी तुकाराम महाराजांन पालखीला किंवा मुक्काम पण नाहीच सकाळी जाऊन रात्री परत येतात. त्यांचे जे अनुभव ते सांगतात ना, की अस खूप चित्त- अनुभवात. की खरोखर आपण पण कधी. तरी त्या वारीमध्ये- सामील व्हायला पाहिजे नक्कीच,.. अ.
कीती जातीची धर्माची लोक आ
हो, हो, नक्की, नक्की, आणि फक्त महाराष्ट्र- महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर जगभरामध्ये आषाढी वारी साजरी केली जाते.
आता म्हणजे इंस्टाग्रामला म्हणा किंवा व्हॉट्सअपला पण जे व्हिडिओ येतात की मुस्लिम बांधवांनी देखील अ., पाण्याच्या बाटल्या वाटल्या फळं वाटली. केळी वाटली, खूप आनंद वाट तो, बघून या सर्व गोष्टीचा आणि-
एकमेव गोष्ट अशी आहे आपल्या भारतात भारतामध्ये. जिथे सर्व धर्म एक- एकत्र येतात. आणि युगाने युगात. चाललेली ही वारी आहे. जवळपास सातशे-आठशे वर्षांपासून. परंपरा आज सांगायच. सुरू आहे अशी कुठलीच. यात्रा किंवा कुठलीच गोष्ट आपल्या भारतामध्ये नाही हाय. इतक्या चिरंतन कालात. बग ना अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून त्याच्या आधीपासून हे सर्व चालत आलेलं आहे.
आणि अजूनही कार्यरत आहे. हे ही गोष्ट म्हणजे लाखो लाखो साजरा होणारा तो क्षण आहे.
नक्की नक्की नक्की ते त्यांचे अनुभव जे सांग. ना बाबा जातात एक दिवसासाठीठी ते सांगतात तेव्हा शर्षा असं वाटतं की खरोखर आपण पण त्याच्यामध्ये कधीतरी सामील व्हावं. जे जार दिवस ते जात म्ह जातात ना ती लोक दिडीमध्ये सामील होतात त्यांना अगदी शा कॉलेजातली मुलं ते मेडिकलचे शिक्षण घेतय किंवा अज कुठले इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतय आहेत. मु म्हाताऱ्या माणसांना वायाला बांमब लावून देणं. पाठीला बम लावून देणं. त्यांचे पाय दाबून देणं ही एवढी सेवा कुठेच नाही बघत म्हणजे कुठल्याच सणामध्ये किंवा कुठल्याच धार्मिक गोष्टीमध्ये आपल्याला नाही दिसत.
आणि पुढच्या पिढीसाठी पुढच्या पिढीसाठी हे खूप बघणं. आवश्यक
नक्की नक्कीच
आणि पिक्चर लागतो बघा आपल्याकडे मराठी चॅनलला म्हणजे आपण लहान असताना फक्त शनिवार रविवारी पिक्चर लागायच. शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी तर मराठी पिक्चर तो संत तुकाराम संत गोरा कुंभार किती सुंदर म्हणजे डोळ्यातून म्हणजे किती वेळा हि तुम्ही
ह कंटाळा येत नाही त्याजा.
वर भि चालवताय आणि हे रेड्याच्या तोंडून वत वेद हे करून घेतले, बोलून जातात. किती सुंदर - -
हो. हे सगळं आपली संस्कृती आहे की आपलं भाग्य आहे. की आपण ह्या संस्कृतीचा, भाग आहोत.
हो, आणि आपण ते अणूभवले- - पाहिल तरी आहे.
नक्की नक्की, आम्ही दरवर्षी अ आमच्या घरातून आम्ही ट्रिप- - काढतो. पंढरपूरला जातो, दरवर्षी माघ महिन्यामध्ये आम सगळं कुटुंब म्हणजे, आम्ही घरातलेच भाऊ अ आई, वडील वगैरे असं आमची फॅमिली एक मिनी बस करतो. आणि दरवर्षी तीन दिवसाचा आमचा पंढरपूरला मुक्काम असतो, इतकं सुंदर अ दिवस असतात ते तीन दिवस कि कुठे तरी वेग गळ्याच दुनियात गेल्या सारखं असतं, त्या पांडुरंगाचं दर्शन ती गर्दी ते सगळीकडे घमघमा घाट ती चंद्रभागा हा काय तो थाट असतो सकाळी पहाटे पास हा तिथे वारकरी सगळे भजन, किर्तन सतत सुरू असतं चंद्रभागेच्या तिरावर
आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अ म्हणजे अ आनंद आणि एक उत्साह दिसतो. तेज दिसत तेज म्हणजे एवढा थकवा अस - - तो तरीही जाणवत नाही तो थकवा. आता मला तर तस, म कधी नाही मिळालं जायला म्हज णे एकदाच आम्ही गेलो होतो
अच्छा
एकदाच आम्ही गेलो होत- पण अ गाडी निच गेलो होतो. वडील रिटायर झाले होत- ते मग सगळ्यांना घेऊन- गेले होते वडील, अक्कल कोड गाणगाफोर
अच्छा नाही आम्ही दरवर्षी पंढरपूरची वारी आमची दरवर्षी घरातून ठरलेली असते अगदी आम्ही तिथे जाऊ जेवण बनवतो तिथे जाऊन सगळं छान एकदम इतका सुंदर तीन दिवसाचा कार्यक्रम असतो दोन वस्ती तिथे करायची मस् की पण पांडुरंगाच सकाळी लवकर उठून चंद्रभागेमध्ये स्नान करायचं अगदी आमचे लहान आहेत सगळे ते सुद्धा त्या चंद्रभागात भागेचा थंड पाण्याच्या थंडीचे दिवस असतात मार्ग महिना म्हणजे माघ ही एकादशी आधी आम्ही जाऊन येतो कारण मागे एकादशीला पण खूप मोठी गर्दी असते त्या पंढरपूरमध्ये ती पण वारी मागवारी पण खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते पंढरपूरला
हो अजून एक वारीचं वैशिष्ट्य म्हणजे स सगळे पांढे कपडे घालत सगळे पांढरे कपडे म्हणजे कोणाला असं वाटायला नको याचा भारी त्याचा हल का आणि ते जे फुगड्या खेळतात खेळ खेळतात
हो ते भजन ते ताळांचा मृ दुमंगांचा गजर हा म्हजे खूपच छान वाटत अस कुठेतरी वेगळ्या स्वर्गात गेल्यासारखं वाटतं की स्वर्गसुख काय असतं ते ह्या गोष्टीकडे बघून कळतं
आणि अजून एक निष्कर्षाने जाणवत की किती आधुनिकरणाची वाद्य आली तरी जो अ टाळ आणि गजरा ते जो हे आहे ना नाद आहे त्याचा कोणालाच येणार नाही असं वाटत ते अस आहे
म विशेष म्हणजे हा बोला ना
आमच्या शाळेमध्ये व्हायचं म्हणजे ते त्या गोष्टी प्रत्येक वाराची एक शंकराची सोमवारी मंगळवारी गणपती
हो आमच्या शाळेमध्ये पण आता नाही तसं होत आता नाही होत आमच्या घरामध्ये वडील भजन वाले असल्यामुळे आमच्या घरामधे हे नेहमीच चालतं की भजन कीर्तन काही मोठा सण असेल कोणाचा वाढदिवस असेल तर सत्यनारायण. आमच्याकडे. केक कटिंग पेक्षा. सत्यनारायणाची पूजा घालायची एखाद्या मोठ्या माणसाचं भजन ठेवायचं कीर ठेवायचं हा ह्या गोष्टी साजऱ्या केल्या जातात. केक. तरी कापला जातो मुलांच्या हौशेसाठी, पण हे म्हणजे धार्मिक कार्यक्रम प्रत्येक मुलाच्या आमच्या पहिल्या वाढ वाढदिवसाला धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत.
बरोबर बरोबर चांगली गोष्ट हाय.
हो वाढदिवस आम्ही साजरा केला होता, त्यावेळेला आम्ही अ आपफळे चारू दत्त आपळे म्हणून पुण्याचे आंतरराष्ट्रीय कीर्तनकार हाय त. त्यांचं कीर्तन ठेवलं होतं. बळे इतका अवि स्मरणीय क्षण होता तो, की वाढदिवस साजरा करावा तर असा करावा. एवढं छान.
साठून ठेवण्यासं.
नक्की नक्की नक्कीच आणि पंढरपूरच जे आहे ना एकंदरीत चित्र जे ते अं. असं कुठे आपण तीर्थक्षेत्र भरपूर फिरतो. पण ते तास. तासनतास लाईन ला उभं राहणं. तासनतास त्या पांडुरंगाच्या दर्श शणा साठी वाट बघणं. खूप अशी मजा. आहे या गोष्टी. ती मध्ये खूपं असं समाधान आहे की तो वि ते वर उभा आहे, आपल्यासाठी इतक्या वर्षापासून इतक्या युगांपासून.
ते मला, ती कल्पना मला अशी वाटते की आपण. दबून भागून घरी आलो. एवढे दमलेला असतो. पण बाळाचा चेहरा पाहिल्यानंतर
म्हे हसू येत ते त्या पांडुरंगाकडे बघून मिळत, म्हणजे तो सगळ्या जगाचा बाप. अससलं तरी ती आपली माऊलीच आहे अगदी अ आम्ही एकदा ट्रीपला माझा चूलत भाऊ आहे, त्याला घेऊन गेलो होतो. चुलत नाही, मानलेलं भाऊ आहेत. तो पहिल्यांदाच गेला पंढरपूरला जवळपास तीन चार तास दर्शनाला लाईन ला उभवतो आम्ही, आणि जसं जसं गाभारात गेल्या नंतर त्यांनी दर्शन घेतलं. तो त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेऊन बाजूला येईपर्यंत, त्याच्या डोळ्यातनं पाणी गळत होतं कि आणि नजर हालत नव्हती हा, एवढं ते हे झालं की मी पहिल्यांदाच आलो आणि मी काय म्हणजे त्यांना सुद्धा कळत नव्हत की नेमकं काय होतय मला एवढं त्या पांडुरंगाच आकर्षण आहे किंवा एवढं त्याचं आपल्यावर प्रेम आहे. जे की आपल्या ह्या भावनांम व्यक्त होतं
आणि असं म्हणतात की जेव्हा दर्शन घेतल्यानंतर मूर्ती बघून तुमच्या डोळ्यातून आश्रू आले, तेव्हा तुमचा नमस्कार देवाला
पोचला, पोचला, पोहोचला ऊगाचच नाही लाखो लोक त्या वारीमध्ये सामील होत आणि अ अठ्ठेचाळीस न पन्नास तास त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढीला उभे राहत. त्याचं तेवढं महत्व आहे. त्याची तेवढी किर्ती आहे आज म्हणूनच इतक्या वर्षांपासून चालत. चालेलीत. परंपरा अजूनही अविरत आहे आणि ती वाढत चालीये. कमी होत नाहीये. तर ती वाढत चालीये. हे जास्त समाधानकारक हाय. हो, हो. धन्यवाद, धन्यवाद.
धन्यवाद, धन्यवाद.